हो
बोला काय म्हणताय?
काय नाही कशी आहे तुम्ही?
आम्ही मस्त तुमचं काय चाललंय?
काय नाही बघा आता केक केक बनवायची तयारी चाललेली.
हो तुमचा स्टेटस बघितला मी अ आजीचा बड्डे आहे ना तुमच्याज?
हो हो आज तिचा शंभरावा बड्डे आहे म्हणून म्हणला आज स्पेशल घरात
अरे बापरे शंभराव आहे म्हणजे बघा की आ त्याच्या ह्याच्यात शंभरावा म्हणजे चांगला मोठा त करा बरं का म्हणजे बड्डे कारण नशीब आहे बरं का त्यांचं. बघा की आता माणूस तीस चाळीस वर्ष जगण झालाय आणि शंभर वर्ष पूर्वीची माणसच वेगळी होती.
हम्म बरोबर आहे तुमचं.
म्हणजे त्यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस असेल त्याच्यामुं आज ह्या वर्षी शंभर वर्षा
हम्म
बापरे नशिब आहे नशीब शिवाय भाग्यवान आहेत शताब्दी महोत्स चव तुम्हाला म्हणतात माहितय का शताब्दी महोत्सव
नाही मला नाही माहितो ऐका की काय झालंय आता मी केकची रेसिपी बघत होते ना. बनवा, बनवण्यासाठी.
हा.
तर त्या, चॅट जीपीटीला माझं नावच कळालं कसं, काय हो असं? आजकाल ए आय ची दुनिया किती पुढे चालली ना!
हो.
हम्म, हम्म. मग तुम्हाला, तू तुम्हाला येतो का, केक बनवायला?
अहो आणला नाही येत. तुम्ही आता म्हण, तुम्ही बनवलेला ना? मागच्या वेळी एकदा स्टेटसला ठेवलेला. तुमचा झालंय ना तो क्लास?
हो.
मग मला सांगा की, आज बनवणार आहे का नाही तुम्ही मग? शंभराव्या वाढदिवस
मग तुम्हाला मी तेच म्हणतो त केकच बनवायची तयारी चालू होती. म्हनलं, आता तुमचा कॉल आला मग बोलूया, मग काय आधी आणि मग नंतर केक बनवायला चालू करू. अजून टाइम आहे, ना म म्हनलं बोलूया तुमच्या बरोबर, काय चाललंय वगैरे.
हा, हा, ह. मग कसं बनवायचं अस ते केक. केक मला अजिबात आयडियाच नाही त्याच्याबद्दल. सांगाल का मला कसा बनवता तुम्ही केक? कारण तुमचा झालाय न क्लास, म्हणून विचारलं तुम्हाला, कसा बनवायचा?
हा, हा, हा. अहो तुम्हाला माहतेय का? मी पाइनऍप आपल केक बनवणार आहे.
होय का?
हा एक म हॅलो.
हा.
हा मग काय म्हणताय? अ तेच की, सांगते मी तुम्हाला कसं बनवायचा?
हा, ठीकाय.
तुम्ही लिहून घेताय का?
नाही आमच्या ऐकूूनच लक्षात राहतं. लिहायची काही गरज नाही.
हो का? पायनॲप ल केक सांगते. अननस केक ओके. हा दोन साहित्य सांगत तुम्हाला. दोन कप मैदा घ्यायचा. एक कप साखर नंतर आर्दि
ऐका ना, म्हणजे काय फ्लेवर वगैरे टाकायला लागतं का त्यात?
काय म्हणताय?
त्यात फ्लेवर अस, पाइनप्पलचा फ्लेवर वगैरे काय भेटतो का?
हा, पाईनॲप
अहो, आवाज येतोय कुठल्या तरी गाण्याचा.
गाणं नाही, ते रिंगटोन आहे.
अरे बाप रे! प्रोपफेशनल एकदम रिंगटोनयत तुमच्या फोन
हा, तर काय? काय चाललंय? नाही नाही.
नाही अशी रिंगटोन ऑफिशियल, ऑफिसमध्ये वर्क करणाऱ्या लोकांचीच असते, म्हणून वि चारलो.
हां, हां, हां. नाही, नाही, नाही. दोन कप मैदा घ्यायचा, बघा.
हा.
हम्म. तुम्ही आता काय, आ ऐक मग मी स ड कंटिन्यू सांगते तुम्हाला. ऐका आता काय कसं कसं करायचं
सांगा हॅलो
हॅलो
हा कोणाला घर माहती आहे का
अहो ते आमचे बाबा फोन व बोलतात त्यांचा आवाज आहे
बर बर
हा बघा दोन कप मैदा घ्यायचा नंतर दोन टी स्पून बेकिंग पावडर घ्यायची नंतर बेकिंग सोडा घ्यायचा अर्धा टीस्पून नंतर साखर एक कप घ्यायच साखर म्हणजे पिटी साखर असते ना आपली
हा हा हा
ती ती घ्यायची नंतर तेल आणि वितळलेले बटर घ्यायच अर्धा कप नंतर दूध एक कप घ्यायचं नंतर व्हॅनेिला इसिन्स एक टीस्पून घ्यायचा नंतर विनेगर किंवा मलिंबाचा रस एक टीस्पून घ्यायचा अन न सा तुकडे आता आपण पायन प्पल केक करणार आहे माणूनाचे तुकडे घ्यायचे हॅलो हा एक कप घ्यायचे ते
सांगा तुम्ही मी ऐकतो यालो
हा हा एक कप घ्यायची आणि नंतर चिमुडभर थोडस मीठ घ्यायचं आता मग काय करायचं पहिल्यांदा ओव्हन प्री हिट करायचा
हा
अ एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस ला एका भांड्यात मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि चिमूट म्हणजे मीठ घेतलंय ते चाळून घ्यायचं नंतर दुसऱ्या भांड्यात साखर तेल दूध आणि व्हॅनिला इसन्स एकत्र फेटायचा नंतर त्यात मग काय करायचं त्यात विनेगर घालायचं आणि मग अ हलके म्हणजे मिसळायचं आता कोरडे आता कोरडे आता काय करायचं माहिितय का
हा
हॅलो आता ती कोरड म मिश्रण आहे ना ते थोडं थोडं करून ओल्या ओल्या मिश्रणात घालायचं
हा का
हा आणि घालायचं मग ओल्या मिश्रण घातल्यानंतर आता कोरडे मिश्रण कोरडे मिश्रण थोडे थोडे करून ओहन या मिश्रणात घाला
हा का आणखीन पुढं
काय हॅलो
पुढं काय आणखीन करायचं हा
पुढं
हॅलो
नंतर शेवटी चिरलेले अननसाचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा
हा
आणि पुन्हा केक टिनल बटर लावून मिश्रण त्यात वता
आणि केक टिनल बट्टर मी पहिल्यांदाच ऐकतोय म्हणजे काय असतं टे केक
एक पस्तीस ते चाळीस मिनिट बेक करायचं आणि त्यानंतर
पण आमच्याकडे ओ ओणनाय परत ते ह पण नाही अ
कडाई ठेवायची आणि त्यात पाणी ठेवायचं किंवा एखादं अ पातेील वगैरे पण ठेवू शकताय आणि त्यात आणि त्यात पाणी टाकाय च आणि आणि नंतर एक
कडाई एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस तापेपर्यंत गॅस संपल की आमच्या घरातला
गॅस नाही हो ब हिटर हिटर नाही ओव्हन ओव्हन ओवन
अहो तीच नाही आमच्यात आणि तुम्ही म्हणताय गॅस एकशे ऐंशी सेल्सिअस पर्यंत तर तापवायचा गॅसची टाकीन टाकी सपून जाईल की
नाही नाही नाही नाही नाही हा बर बर मग आता आपण थोड्या वेळान बोलूया आम्ही आम्ही जरा बाहेर निघालो ठेवऊ का आता हा
ठीक आहे ठीक आहे बाय बाय